नमस्कार, कसा आहेत? अम् तुम्ही-
गर्दी आहे का?
अ.. हा मी मार्चच्या महिन्यामध्ये के-
हो का? हम्म. आणि मग आपण जे म्हणजे आउट गोईंगचे तीस आणि- कमींगचे तीस, असे धरावे लागतात का?
हो.
हो का?
हो.
आपण इन्कमिंगचा नाही ठेवायचा ना हिशोब? आपल्या फोनचा हिशोब ठेवायचं फक्त.
आत आत ऍक्च्युली ते हिशोबाच मला पण माहित नाही नेमकं.
हो का? पण तीस कंपल्सरी.
हा तीस करा करावेच लागतील.
हम्म हम्म अच्छा.
तुम्ही कोन आहात. म्हणजे तुम्हाला कोणाकडून ह्याची माहिती भेटली.
मला मॅडमनीच केलं ऍड. कसं केलं माहिती नाही.
अच्छा.
हम्म.
म्हणजे ओळख वगैरे होती का?
नाही काहीच नाही. तेच त मला आश्चर्य वाटलं की त्यांनी मला कसं काय ऍड केलं. कुठून नंबर मिळाला त्यांच. मी विचारलं नाही त्यांना.
हा हा.
हम्म तुला?
मला माझ्या मम्मीला तसच केलं केलं होत. मॅडमनीच ऍड केलं होत. आणि मी माझ्या मम्मी थ्रू झाले मग. हम्म.
मलाही नाही माहित. त्यांना कुठून मिळाला माझा नंबर तर.
हा हा. जाऊ द्या चांगलं झालं ना पण.
हो चांगलं झालं.
हा. अ ते तुम्ही म्हणलं होता कि, तुम्ही असं मोतीचे ते बनवता तर, त्याची जरा माहिती द्याल का?
हो.
हा.
म्हणजे म आपण हे ताटाच्या वगैरे रांगोळ्या असतात ना, मैरप म्हणतात त्याला.
हा.
हम्म तर ते आणि किचन वगैरे.
अच्छा, म्हणजे किचन तशा टाईपमध्ये बनवतात का?
हम्म हम्म हम्म.
तसं आमच्या इ आमचा पण आहे. असं घरगुती छोटासा बिझनेस ज्वेलरी चा. म्हणून मग मला वाटलं तुमच पण तसंच आहे काय. म्हणून तुम्हाला विचारलं.
अम्म नाही. ज्वेलरी घरी बनवता का? मोत्याची बनवता का?
हा मोत्यांची. आता ते ट्रेंडिंगमध्ये आहे ना बघा.
हा.
अ ते प्राजक्ताच्या फुलांची वगैरे.
हा हा.
तशी एक ती घरी बनवतो आम्ही.
हो का?
हा आणि ऑर्डर्स येतात. अ होलसे म्हणजे जसं घ्यायचं असतं तस.
अच्छा.
म्हणजे ज्यांना जसं घ्यायचंय. काही काही जण एकच सेट घेतात. काही काही जण दोन तीन घेतात.
हम्म हम्म.
आणि आता ह्या वेळेस आता रक्षाबंधन आलीय ना. त्याच्यासाठी ते आम्ही राख्या ते पण बनवलेल्या आहेत. हा. आणि इन्स्टाग्राम वर- आम्ही एक पेज पण चालू केलेल आहे त्याच सेपरेट. मग त्याच्यावर सगळं टाकतो त आम्ही.
हो का? तुम्ही ते रीलपण पण टाकता का मग?
अं. ट्युटोरियल तसं नाहीत टाकत.
रेडीमेड झालेलं
हां. रेड रेडीमेड झालेलं स्टाफ.
अच्छा. अच्छा. येतात का ऑर्डर?
हो. येतात.
इनस्टावरर?
अं. आणखीन इन्स्टावरून नाहीत आलेल्या. पण अशाच येतात. ज्या घरी येतात ना? शेजारच्या आसपासच्या. हां. ओळखी मधूनच आलेल्यायत.
हम्म. हम्.
तस इन्स्टावर आणखीन ऑर्डर येण्यासाठी ये ते नाही केलेलं. तर व्हिडिओजच वगैरेच टाकलेले आहेत फक्त.
अच्छा.
हां.
हम ह. आणि मग माल कुठून आणता कच्चा?
अ. इथे होलसेल शॉप आहे. तिथून आणतो.
हो का?
किंवा ऑनलाईन पण भेटतो. जे अ- अ. जे मुंबईच भुलेश्वर मार्केट आहे ना? तिथून भेट- -तो.
येतो का माल व्यवस्थित?
हो. आम्ही मागवला होता तेव्हा तर व्यवस्थित आला होता.
हो का? तिथे तर दहा हजारापर्यंतची ऑर्डर टाकावी लागते ना?
अ. तसं काय नाही. आपल्या ह्याच्यावर आहे आपलं- जेवढी घ्यायची तेवढी ते पोहोचवतात. असं काही स्पेसिफिक नाही कि एवढीच तुम्ही ऑर्डर टाका वगैरे.
अच्छा. मला वाटलं ते होलसेल मार्केट आहे तर मिनिमम त- -कं लागत असेल.
नाही तसं काही नाही. पण मी - म्हणजे जास्त दहा हजार नाहीत. आम्ही आम्ही कमी ह्याचच टाकल होत तरी. आली होती ती ऑर्डर. हो.
मग याच्यामध्ये भावात फर फरक पडतो का?
हां. फरक पडतो. फरक खूप फरक पडतो. हो. अस शॉप मधून घेतलेलं अस जरा महाग पडत.
हो.
आणि ते भुलेश्वरच कसं? त्याच्यासाठीच आहे ना मार्केट.
हो. रॉ मटेरियलसाठी.
हो. म्हणून त्याच हो सगळं मिळते.
हम्म
आणि आणखीन तुम्हाला म्हणजे अस अ ज ज्वुलरी ब्लाऊज शिवणे वगैरे त्याच्यामध्ये आणखीन काय येत?
नाही मला तर नाही येत काही.
अच्छा
हम्म ब्लाऊज वगैरे नाही शिवता येत मला.
हां हां
वाटल्यास हाताने मी आम्हाला प्रक्टिकल होत ना होम सायन्स मध्ये.
हा
तर मग हातानी छोटे छोटे ते सॅम्पल बनवावे लागायचे ना तर सलवार कुर्ता नंतर बाबा सूट. एकदम छोटे छोटे सॅम्पल सेंटीमीटर मध्ये.
अच्छा म्हणजे अ जस्ट शो साइड म्हणजे दाखवायला त्यांना.
हा वहीत चिटकवायला.
हा हां
हा तर तस तसे शिवले होते वाटल्यास हातानी खूप सुंदर झाले ते. खूप दिवस ठेवले होते मग माझ्या नंदेला पण ते कामात आले.
हा ते असं आपण बनवलेल असत ते आपल्याला आवडतना खूप मग. ते लवकर लांब फेकून म्हणजे काय त्याच काहीच करू वाटत नाही.
जपून ठेवतो आपण ते तुला काय आवडते अजून?
मला आणखीन आरी वर्क असतं बघा ब्लाउज वर ते ते एक करायला आवडतं.
हम्म शिकली का मग तू ते?
हो माझ्या मम्मीचा क्लास झाला होता आणि मम्मीनी मला आवड आहे म्हणून मला पण शिक वलं क्लास वरून यायची. आणि मला जे क्लास मध्ये झाल ते शिकवायची. मग त्याच्यामुळ अ आता सध्या तरी नाही करत मी कारण ते कॉलेजच वगैरे होतं.
हम्म
कॉलेज ते स्टार्ट होते म्हणून मग आता सध्या बंद आहे आरीवर्क च मग ते जुलरीच चालू आहे आता.
हां का.
हां
हम्म चांगलय मग.
हा हां मला असं क्री हो खूप आवड आहे असं बाकीच गोष्टी. म्हणजे जेवढी अभ्यासात नाहीये तेवढी अशी बाकीच्या गोष्टींमध्ये आहे.
नाही का आय टी करतेयस म्हणजे अभ्यास पण हुशार आहेस ना.
अ असं एवढ पण नाही असं ऍव्हरेज स्टुडंट आहे
हम्म चालतेच आहे.
हां आणि म्हणजे आता सध्या पा पंढरीची वारी गेली बघा. पालखी.
हो.
अ तर तुम्ही कधी गेला होतात का ग. तुमच्या तुमचे घरातले कोण?
हो माझे मिस्टर जातात ना. जात होते म्हणजे. पण पंढरपूरला नाही गेले कधी.
ह.
हम्म. शेगावला जात होते ते.
अच्छा.
ह तुमच्याकडे कोण जातं?
आमच्याकडे आणखीन नाही गेलेले कोण. पण आमच्या घरा पासून अ पालखी ते जाते ना.
अच्छा आळंदीची असते का म ती?
हा आळंदीची असती. अ तुकाराम महाराजांची का ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांची असती. हा.
होव का?
हो ह्या वेळेस पण गेलो होतो. आता लास्ट वीक मध्येच गेली इथून पालखी.
हो हो.
हा आणि जे आमचं हो खूप छान वाटतं असं. सगळे वारकिरी वारकरी असतात ना ते जाताना पूर्ण अस अभंग वगैरे म्हणत जातात.
हम्म.
आणि आमच्या इथं राहणारे. काही काही जण ज्यांना आवड आहे. ते थोडस अम्म एक दोन किलोमीटर जातात चालत. परत रिटर्न येतात.
हम्म हम्म. हो बरोबरे. तेवढंच वारीत गेल्यासारखं.
हा ना. आणि आमच्या इथं वारी आल्यावर असं ते म्हणजे पूर्ण जत्रा भरल्यासारखं असतं.
स्टॉल्स वगैरे लागतात.
हो का?
हो.
अरे बापरे. म्हणजे तिथे मुक्काम असतो का वारीचा?
अ मुक्काम तसा नसतो. पण थांबते. थोडा वेळ थांबते.
ह अच्छा.
हा. आणि अ नाही नाही. आणि आमचं जे असं मेन गाव आहे ना? तिथे गजानन महाराजांची पालखी येते.
अच्छा.
आणि ति म्हणजे त्या पालखीला ना, ते असं खूप असं सिस्टमॅटिक आहे. अस डिसिप्लिन वगैरे खूप अस तेथ पालखीला.
ह ह. हो का?
हो असं पूर्ण असं डिसिप्लिन मध्ये. हो ड्रेस कोड असतो. आणि असं लाईन वगैरे ते पण खू खूप असत त्यांचं. आणि ती एक दिवस एक म्हणजे एक रात्र तिथ थांबलेली असते वारकऱ्यांच तर जे अ त्या दिवशीच जेवण वगैरे आहे ना ते आमचे एक अ मोठे आहेत. करंजकर म्हणून त्यांच्याकडे त्यांची पंगत असते
हो का अच्छा सेवा देतात
हा. ते सेवा देतात मग ती एक रात्र असती पालखी ती पहाटे निघते.
हो का.
हो.
हम्म.
असं पूर्ण सगळे हो पूर्ण सगळेजण त्या दिवशी तिथं एकत्र जमतात आणि तिथं पण सेम जत्र सारखंच असतं. ह.
हो हो.
पण ह्याच्यापेक्षा इकडच्या पेक्षा मोठं असतं तिथं आमच्या तिथं
हो का.
हा.
पुण्याजवळच आहे का ते
अं नाही पुण्यापेक्षा लातूरकड आहे ते
अच्छा अच्छा ठीक आहे मग
हा.
झाले काया दहा मिनिट.
हो हो झाले धन्यवाद तुमच्या बोलून छान वाटल ताई.
हो हो तूझ्याशी पण बोलून छान वाटलं हर हुन्नरी आहेस तू.
हा.
हम्म ठीक आहे ठेवते मग. अजून करेन मी फोन माझे व्हायचे आहे ना.
चालेल चालेल करा.
बरं ठीक आहे ठेवते मग.